हा बोल की. आणि पाच आलेतं मला.
होय तेच ग काय कळेना झाले एवढे कसे काय. काय माहिती तीस तर फक्त होते.
आणि आल्यात बाई अग. चाळीस वगैरे आल्यात अशे आल्यात सृष्टीला. पण आलात पस्तीस छत्तीस. होय.
मला तैतीस आल्यात. हम्म. तुला किती आलेय.
आता मला बघ. थांब.
होय हम पेमेंट आलं नव्ह
अजून काय दाखवना सहाशे अठठ्याऐंशी रुपयच दाख.. वालय आणि आधी दोन दोन रुपये आल्यात.
होय
हा अजून ते.. प्रोसिड प्रोसेसिंगच असं मेसेज आलाय बी
माझं पण तसच यालंय
हम्
ते ग्रुप वर मेसेज करालती कि चाळीस रुपय आल, पन्नास रुपय आल.
हो एकेकांना तस आल्यात, आणि माझं एक अकाउंट आहे का नाही आधीच्या पप्पांच्या मोबाईलवर त्याच्यावर काय आलं नाही बी टास्क ते काय चेक.. केलो मला वयताग आलाय खरं आता तिथे फोनवर कुठं बोलत बसतीस छत्तीस कॉल आणि तेत्तीस कॉल
आणि आता तीस कॉल म्हणून दहा दहा मिनिटं बोलायचं म्हटलं, तर कुठलं ग! हिनी वाढवायचं.. लागल्यात की हम् हम हम प आणि त्या पल्लवीला तर माझा काॅल, तिचा तेवढाच लागतो बाई मला माझा लागतच नाही तिला म्हणजे माझ्याकडे रेंज असते तिला खर.. तिच्याकडनं मला नसत्या.
हम् तिचं काय ग तिचं काय तिचं किती पडल्यात तिला तेन
काय माहित नाही ग मला विचारलेल पण लक्षात नाही लय दिवस झालं बोलून, नाही गेले मुंबईला अजून गावाकड आहे
मुंबईला स्नॅप मुंबईचा होता ग
मग गेली असल आता आज नाही सांगालोय नव तुला लय.. दिवस मॅसेज केलो नाही म्हणून सेम दिसण्यात सेम.. पाकिस्तानचे आहेत हम्म हम् हो मिळू पर्यंत कॉलेज टेनशनच आहे
हम् कॉलेज तर काय नाही ग मी ते कुठं पण त्याला काय तर जरा चांगलं ज पाहिजे की
कॅम्पस पाहिजेत ग का
अम का आहे मग
मग जेवण प कोण बनवते मम्मी कतो
ममी मी नाही बाई
भारी बाई निवांत आपलं
सकाळचे काम असतात
हम्म काम कायच
जॉब ला जात ना मम्मी आमच्या त्यामुळे करायला लागते
कितीला येत्या मग
सहाला
होय आणि लवकर जात असतील मग आठ वाजता
नाही नाही दहा ते सहा
भारी आहे की मग तेवढं बरं आहे की
साडे दहा ला जाते शवट साडे दहा पण नाही साडे दहा ला नाही नाही प्रायव्ट आहे
हम्म
बँकेचे काम वगैरे असतात म प्रायव्हेट ऑफिसला
हम्म हम्म हम्म
तुझा भाऊ दहावीला ला होता ना मग
हो हे आता आता वी ला आहे ग
हा हा हा आता माझा हो पीसी बी घेतलेला शान फार्मसी करणार आहे हे सांगालतो तवा डिप्लोमा डिग्री कर ऐकला नाही नाही तर काय त्यांचं काही ते साईड करणार आहे सोड पोललीसच होणार आहे तो
मग तेजेत तेज मत त्रुत त्या क्लास वगैरे लावलाय का काय मग
होय आता मी तेच म्हणालोय अगं कुठल्या कॉलेज ला घेण्यापेक्षा ग पा अकॅडमीला घ्यायचं त्यांच तेनी करत्यात
हम
ह त्याकर
आपलं आपलं होत नाही ग होय मग तेच खर म्हणाव ना आर्टस घ्यायच ग अस लोक करनार असल तर मग अग तो पोलीसच होणारेना ना तर मग आर्ट्स वगैरे घ्यायचं ना ऍडमिशन त्याला जास्त अभ्यास करायला लागत नाही
सायन्स घेतला आता झालं की सायन्स.
कुठ अभ्यास कुठला आणि कुठला हिजत बी होणार नाही आणि हिजत पण लक्ष लागणार नाही असं होते ग मग-
होय
त्याजा अभ्यास पण करायला पाहिजे ना मग अकॅडमिक्स चूज केल का नाही आधीच आताच त्यांच्या थ्रू त्यांनी बसवतात की अभ्यास.
अगं खर ग्रॅज्युएशन मध्ये त्यांच्याकडे फक्त नाही पोलीसची भरती करून घेतात म्ह ग्रॅज्युएशन
ग्रॅज्युएशनला थोडीच आपण रोज कॉलेजला जाऊ शकतो जायचं असते फॉर्म भरायचं नाईट कॉलेजला तिथं पण होतयच की ग
हम्म
परीक्षा असत तेव्हा जायचं
हम तसं पण आहे
करून सांगतात तिथं माहिती
अजून ठरालय बघू
ह ह ह
हम्म
तुमचे जीजू आहेत त्यामुळे तुला तिला माहिती पण मिळेल ना
होय जिजू आहेत मग त्यांनीच सांगितलं त्याला मग त्यांना काहीतरी माहित असेल म्हणून सांगितले असतील ग. जिजूंनी हम्म एक जिजू किला येत एक जिजू पोलिस आहेत.
अं हं
त्यांनी कुठलं पोलीस आहेत म्हणायचं कसं आलं
मुंबई पोलीस
होय ना
हम्म होय होय दिदी पण सरकारी जिजू पण सरकारी
भारी
होय तिला पण बघूया की.
तुझं करतत बसलोय.
मग काय तर कुठलं का काय म्हणून आलो आणि दिसल काय म्हहितीे बे सी ए
काय करणार होतो सोड आपण.
होय सायन्स मदन पीसीएम केलेलो. पुणे
मी कॉम्प्युटर इंजिनिरिंग आहे. ते व्हॅलेटी आले नाही म्हणून मला हे कराय लागले वेदिका हां व्हॅलडी असते तर मला आता कॉम्प्युटर मग इंजिनअरिंग आणि ऍडमिशन दिली असती आणि अस तिथ पण काय नव्हतं. तिने म्हटलेली की जिस सहा महिन्या नंतर आली तर चालत्या व्हॅलिडिटी
सहा महिन्यांना थोडीच ना व्हॉलीडिटी आली माझ्या आता आली की पंधरा दिवसात
ह मग मग ते नाही एवढ्या आमची जरा कागदपत्र नव्हती. किती वेळ लागणार होता मग त्यांनी म्हटले सहा महिन्यातच लाग त्या सेमिटरच्या आधी मग आली पण असती मला माहित नव्हतं की व्हालिडिटी येणार मी त्यांना सांगितलं असतं आम्ही देतो तुम्हाला. लवकर व्हॉलीडिटी त्यांनी ऍडमिशन दिली असतीत मला माहीत नव्हत की एवढ्या वेळाने दिलं तर चालतंय
अगं बाई कागदपत्र तर मेन लागत्यात बघ त्याला आता माझं तर मी चार
मी डी के टी ई गेलतो ऍडमिशन करायला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच
मग मी मिळालं असत की ग तुला
मिळालअसत की निवांत त्यांनी द्यायला तयारच होते. मा मला डोकं मला माहित नव्हत जरा चौकशी केल असतो तर आज मी तिता असतो.
सोड ते जा आणि तेज तीच अवसस्थाय.
होय सोड दोन्ही सेम एवढ. काही वेगळा आहे. कुठं सगळं सेमच आहे फक्त तर कुठलं पण कर आपल्याला आपल्या स्किलवरच घेतात.
डोकं दुखायल विचार करून.
मला पण ल टेन्शन आले ग जोपर्यंत कॉलेज मिळा नाही सगळं बरोबर प्रॉपर सेट होत नाही कुठं राहायचं कॉलेज कसं मिळणार? एरिया कस असणार तोपर्यंत काही शांतता नाही बघ.
होय पण निकीताला पण लावलेला मी फोन आज. निर्मळे निर्मळे निर्मळ निर्मळ हा निर्मळ हा हा तेच ते ती पण म्हटली काय कळना. झाले. काय करायचं.
मी काय नाही.
तुम्ही मला म्हणाल्या तुला एवढं पडलंत. तू असं म्हणलं सा आ् काय बोलू?
हो येच की मी पण तेस म्हणाले. त्याला आम्ही काय कराय पाहिजेते? तुला एवढं छान पडला दर्द बोल. प.
आपल्या पुढे पण हायात ग, ते आज काल म्हणाल्यात आपल्या पुढे पण केवढे जनयेत.
आगो बाई एक्क्याण्व पंच्याण्णव अठठ्याण्णव अससली पडल्यात. लई जणांना नवच्या पुढे, अगं लई जणांना पडलेत नव्वदच्या पुढे. कुंड.
व आपल्यातलीच बक्की.
तू कोणत कॉलेज बघितलीस. काई नाही मग कुठलं एकतरी बघितलीस का नाई सर्च केलीस की नाई?
सर्च काय करतच असतोय की ग. पण तिथं भेटून नाई बाबा.
मग पुण्यालाच घेणारेस?
मेरा अभी फिक्स नाही है इधरलेने का.
तरी पण कुठ तरी बघितली कॅपराऊंड बघितलीच असशील? म्हजे जे नावं तर घालणार?
हा केलोय का सरश काय सगितल. रंच कोल्हापूर केलोय.
के आय टी के आयटी ला घे मग के आयटी ला पण कॅमपस आहेत. म्हणा के आयटीला तुला सज मिळून जात. तेव
नाही म्हणतात. चांगलं,
नाही ग बाई ऐकू नको कुठलं कॉलेज चांगलं असत. ते वेदिका सगळीच म्हणज कुणाच के आयटी मध कॅम्पस तिथन जॉब लागतोय तो कोण आपल्याच कॉलेज म उत्कर्ष होता ब झुबेर सरांच्या तो कोण स्टुडंट क्लास मधला त्याला काय आहे. कि म्हण जॉब लागलाय कसला भारी,
शेवटी थोडी आपल्याकडे स्किलच पाहिजे.
बघ कुठे घेत तु लो बोलचनला नाही भेटत.
वालचनला कुठे एम सी आहे नाही.
हो
बघितलंय मी, नाहीे एमसी एम तिथं घेऊ पण नको, म्हटला माझा भाऊ मला शिकवतो. शिकतोय आता तिथय मालचन ला
कसलं भारी वालच्याल.
भारी सगळीच कॉलेज दिसतात ए एसटी पण भारीच दिसलेलं. मला दिसलं नव्हतं थोडं पैरास फर्स्ट इयरला तर चांगलंच होॉटेल आहे. नंतर म गुणगणं करते.
मग चांगलं नाही इथ कॉलेज
नाही म्हणला
का बरं बर दहा मिनटं झाल्या ठेवू मग..
हा हा चालते.
करूया
हा हा बाय, बाय,
अगं बरू प आहे. बघ ह्याच्यावर दहा मिनिटं बोललं तर पैसे मिळतात. माझ पेमेंट आलं एक हजार एक हजार हा तुला पण पाहिजे काय